नमस्कार
नमस्कार येतोय आवाज
हो येतोय तुमचा आवाज
हम्
काय म्हणताय, बाकी कसं तुमच्या तिकडे पाऊस वगैरे कसा आहे तुमच्या इथे -
आमच्या इथे तर आता पाऊस नाहीये खूप पाऊस होऊन गेला मागच्या आठवड्यात पण आता काही आठ दिवसापासून काही पाऊस नाहीये.
अच्छा, खूप जास्तच पाऊस होता का? आणि
हो आमच्याकडे खूप पाऊस होता. म्हणजे आमच्याकडे डायरेक्ट ढगफुटी सांगितलेली होती, पण काय ढगफुटी झाली नाही, पण दोन दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता.
अरे! नाही, आमच्या इथेही खूप होता. बरंच म्हणजे पाणी वगैरे खूप साचलेलं आमच्या इथे तर
हम्म हम्म हम्म हम् आमच्या इथे पण तेच चालू आहे. पाणी खूप साचलं होत परत हो कंटिन्यू म्हणजे शाळांना सुट्टी वगैरे दिली होती दोन दिवस
अच्छा, हो इथेही सुट्ट्या होत्या दोन, चार दिवस पूर्ण मुलांची म्हणजे मजाच झाली म्हणजे अ सुट्ट्या मिळाल्यामुळे शाळेत जायचं कंटाळ आणि थंड पाऊस जास्त झाल्याने कसं थंड वातावरण तर लवकर उठायलाच कंटाळ करायचे मुलं
हो हो
हम्म त्याच्यामुळे मुलांची मजा होती. सुट्टी होती पावसामुळे आणि पाणी साचत त्यामुळे बाजूलाच शाळा जरी सुरू झाली तरी पाणी साचलंय खाली बिल्डिंगच्या त्याच्यामुळे मग काय अ त्यांना चांगलं कारणच मिळालं होतं, की पाणी साचलं त्या आम्ही जाऊ नाही शकत शाळेत
हम हम
म्हणजे इतकं भयंकर होतं आमच्या इथे तर पूर्ण अख्ख म्हणजे असं उतार असल्यामुळे आमच्या बिल्डिंगच्या खाली खूप पाणी साचलेलं. म्हणजे अशी पूर्ण एक बाईक बुडेल इतकं पाणी होत.
बापरे!
हो आणि एकदाम म्हणजे दोन दोन, एक तासातच इतकं भरून गेलं ते इतका फ्लो आलेला आहे इतका जोरात
हम्म् आणि शहरांमध्ये कसं असत. तर पाणी जिरायला एवढी जागा नसते ना तर मग तसं हा गावाकडे कस तस लगेच पाणी जिरून जातं. हा इकडे थोडा पाऊस झाला तरी असं वाटत खूप पाऊस झाला.
ह ह ह नाही ते तर आहेच, पण मग शेतात वगैरे असं फार नुकसान नाही झालं ना
नाही आमच्या इकडे तर शेतात नुकसान नाही झालं, तिकडे शेताकडे एवढा पाऊस नाही इकडे जास्त पाऊस होता. हम्म
नाही बर आहे. ते चांगलं आहे. नाही तर फार म्हणजे लोकांच किती जणांचं शेतीत खूप नुकसान झालेलं.
हो ना!
अ ह सगळ्यांचे पीक वगैरे जास्त पाऊस झाल्यामुळे एकदम म्हणजे खराबच झाला ना ते पीक पूर्ण
हो आणि आता पाऊस यायला पाहिजे, लोकांचे कस पीक टाकून झालं. पिक उगवलं. पण आता आठ, दहा दिवसापासून पाऊसच अजून आठ दिवस पाऊस नाही आला कि मग ते जळून जाईल, त्याला कसं आता कोळे असतात ना. त्याला पाण्याची गरज असते.
हो.
तर तेच, माझी मम्मी तेच बोलत होती. आता पाऊस यायला पाहिजेऋ पण खूप हवा सुटलीये. मग काय माहित.
अच्छा, अच्छा.
त्यांना पण टेन्शनच असत ना. कारण वर्षभराचे पैसे वगैरे त्याच्यात लावलेले असता. तात त्यांनी. आणि त्याच्यावरच शेतकऱ्यांच कस, आयुष्य त्याच्यावरच असत.
हो, दुसरं काही नाही. तेच ना. ते नही ओ. इतका इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि मग हे असं झालं हेही प्रॉब्लेमच आहे.
सर्व अवलंबून त्यांचं, पावसावरच असतं.
हो ना. तेच ना. त्याचा, इथे शहरांमध्ये कसं, पाणी जायला जागा नाही, मग आमच्या आजूबाजूला शेत आहेत जरा हम्म. त्याच्यामुळे मग सगळं पाणी त्यांच्या शेतात गेलं. ते पाण्यामुळे वाहणारला सगळा कचरा सुद्धा त्यां सगळा कचरा सुद्धा, त्यांच्या शेतात गेलेला. त्यांना म्हण म्हे एक कामच लागलं. एक त पाणी पाऊस. पाउसामुळे सगळं शेतात पाणी भरलेलं. त्यात जूल
हो.
अ त्यांना, डबल कामच लागलेलंय.
अम्म. तस मग पीक नाही टाकता येत. ना मग, आणि कसं होतं. ते प्लस्टिक वगैरे लवकर ते, हे निचरा नाही होत. त्याचा. म्हणून मग ते काढावंच लागत.
हो ते पूर्ण त्यांनी साफ केलं शेतात. आणि मग, म्हणजे सांगत होत्या की, आता भात लावणी केली त. मग अ बाटल्या सुद्धा ये तात. काचेच्या बाटल्या सुद्धा येतात. मग ते भीती वाटते लागायची.
हो, हो मग. त्यांना ते काम करावं लागतं तिथे. आणि ते चप्पल घालून काम नाही करत ता येत. कारण ते ओलं असतं. पूर्ण चप्पल पॅक फसून जाते त्यात. चिखल असतो ना.
तेच ना. म्हणजे ते पाणी चिखल्यामध्ये काय तर दिसत नाही. काच वगैरे. हम्म, म ते भीती भीती राहते. तेच ना. म्हणजे इतकं म्हणजे माझं बोलणं झालं त. म्हणे म्हणजे थोडक्यात तस काच लागायचीच राहिली त्यांच्या पायाला. पण तरी थोडस असं काडी अ होती कोणती होती. त्यांच्या पायालाच घुसली जरा थोडी. म्हटलं अरे बापरे, हा. म्हटलं अरे बापरे, इतकंस तुम्हीच्यात म्हटलं खूप डेअरिंग आहे. इतकं असं तुम्ही करतात. आणि आम्ही एक साप जरी दिसला तरी आम्ही घाबरत त.
हा. त्यांचं ना जीवन त्याच्यावरच असतं ना ओ. मग त्यांना करावंच लागत ते. काही असो, लागलं ना, तरी पण ते पट्टी वगैरे बांधून, काहीतरी कपडा वगैरे बांधून, ते काम करतीलच. भले रात्री हॉस्पिटलला गेले. दवाखान्यात जातात. पण मग ते काम करतातच.
हो ना. तेच ना. तेच तेच आणि आता. तेव्हा इतका चांग जोरात पाऊस झाला. चार दिवस. असं वाटत होत की, थांबतो की नाही. आणि आता बघा. आठ दिवसापासून पाऊसच नाही.
हो ना.
परत, उन्हाळ्यासारखं गरम व्हायला लागलं.
हो परत आता मी कुलर ठेवून दिलं होत मला असं झालं नस त ठेवलं तर बरं झालं असत. की थोडं गरम व्हायला लागलय आता हम्म
वाटतच नाही की पावसाळा सुरु आहे.
हो ना
तेच ना पावसाळा आणि पावसाळा असला की थोडी मजा पण असते जरा व्यवस्थित नॉर्मल पाऊस असला की जरा बर वाटत. वाटत तरी की हा पावसाळा सुरु आहे.
हो पाऊस आला ना असं म्हणजे आता ना करमतच नाहीये. असं पाऊस नाहीये ना तर असं एकदम भकास भकास लागतय. तर पाऊस असल्यावर थोड फार भ लही बाहेर न जाता आलं तरी चालेल पण पाऊस पाहिजेचं.
पाऊस पाहिजे तेच ना तेच ना म आम्ही इथे तर पाऊस पडला की सगळं वातावरण पण छान इतकं गार मस्त होतं ना थोडा जरा बरं वाटतं मग
आणि मग मस्त घर सगळ्या घरांची फरमाईश राहते मग अरे आता पाऊस पडला तर म भजे करा कायतरी छान अ कणीस आणा कणीस भाजून द्या त्यांचे वेगवेग
सगळं हम्म आमच्या इथे तर आम्ही तिकडे फिरायला जातो मस्त आमच्याइकडे जवळपास भरपूर आहे फिरण्यासारखं.
अच्छा
त्यामुळे मग जातो आम्ही आणि आणि खरं म्हणजे मला फिरायला खूप आवडतं हो हो हो आहे खूप येत. आणि मला फिरायला खूप आवडत पण मुलगी लहान ये ना त्यामुळे मग मला जाता येत नाही कसं उगंच आजारी नको पडायला आणि काय झालं तीन चार दिवस पाऊस होता म्हणून मग ती जरा तिला सर्दी, खोकला मला पण म तिचं झाल्यानंतर परत मला पण झालेलं.
अच्छा हूं ते वातावरण थंड होऊन जातं ना ते त्याच्यामुळे मुलांची थोडी काळजीच घ्यावी लागते. बरोबर, बाकी अजून काय म्हणताय?
हॅलो
हॅलो हा, हो हो येतोय येतो ना आवाज.
हम्म
मध्ये गेलेला आवाज. तेच ते
अच्छा
बा बाकी त मग पावसाळ्याच तुम्ही काय कर तात मग मुलीला त खाली नेता येत नसेल, बाहेर नेता येत नसेल कुठे पावसामुळे
नाही खाली वगैरे तर नाही नेता येत. पण म काय घरातच टी व्ही वगैरे लावून द्यायचं. काहीतरी कार्टून वगैरे लावून द्यायची मग काय करणार.
अच्छा, बरं
आता तिला श
मुलं पण कोणं नाही शाळेत घालायचंच होतं, आता एक तारखे, एक दोन तारखेपासनच पाऊस चालू झाला. म्हंटलं जाऊ दे, आता हा महिना गेलाच ये तर मग पुढच्या महिन्यात टाकूया आता काय अडीच वर्षाची झाली ती.
हम्म तेच ना मग आता.
आणि प्ले ग्रुपला टाकून देईन. हम
ते पाहिजे जरा मुलांना पण थोडसं नवीन वातावरण मिळतं खेळायला.
हो आणि कसं मुलं मग नंतर अ- असं नवीन लोकांमध्ये नवीन मुलांमध्ये जायला थोड- घाबरतात, लहान असल्यावरच मग त्यांना सवय होऊन जाते ना.
हो बरोबर.
हम्म, माझ्या इथे आता ती मुलगी आता अ आमच्या इथे एक मुलगी आहे. ती आता पहिलीला जाईल, पण ती खूप त्रास देते त्यांना.
अच्छा, आधी नसेल टाकलं.
तर जायचं, हा, जायचं असेल तर मम्मी तू चल माझ्यासोबत- मग ते कसं मुलांना सवय नसते ना मग- मला बोलतात की तू तिला आत्ताच टाकून दे.
हो नाही बरोबर आहे. नाही ते लहान कसं- पण शहरात राहतो, आणि दोघं -दोघं असतो. मग ते- तशी सवय होऊन जाते मुलांना आई आईचीच, मग ते नंतर खूप रडतात स्कूलला जायला.
अ, हो बरोबर.
माझ्या मुलांना पण मी असं, अधी मी तर हा दीड दोन वर्षातच टाकलेलं. प्ले ग्रुप म त्याच्या त्याच्यामुळे म्हणजे मला तर आठवत नाही आता इतक्या वर्षामध्ये कधी तसे स्कूलला जायला रडले आहे की नाही मला जायचंच नाहीये म्हणून मला स्कूलला जायला आवडत नाही असं असं कधी होतच नाही आता उ, आता मोठं झाल्यावर थोडसं - असं थंड वातावरण असल्यामूळ झोप येत असते बघ तेव्हा फक्त म्हणतात, की आई थंड- झोपायचय, माझी झोप नाही झाली. मग ते जरा स्कूलला जायला हे करतात नाही तर असं लहानपणी कधीच नाही रडले.
हा, आणि कसं मुलांना सोबत असल ना कोणी मग जातात. नाही तर मग, म्हणजे लवकर त्यांना जास्त शिकवायची गरज नाही पडत.
नाही लगेच मिक्स होतात सगळ्यांमध्ये. लगे- त्यांच्या बरोबरीचे असतात त्याच्यामुळे मग ते बरोबर त्यांच्यामध्ये खेळणार मिक्स होतात लगेच.
अ हो
ते ते चालेल ताई छान वाटलं बोलून.
हो हो, चालेल.
थँक्यू हां बाय
हो बाय